हां बोल की जेवलीस..
हा जेवलं बघा तुम्ही..
जेवलो बाई..
अंड्याची बुर्जी खाल्ली प. फटफट फटपट हाय बगा मक्या ची आमटी.. होय भूक लागलेली ओ.. मटकीची आमटी अांड्याची भुर्जी होय..
ह् . आमच्यात पण मी मुगाची आमटी.. ती आणि अंड्याची बुर्जी हो मामांना अंड्याची बुर्जी पाहिजे होती ना म्हणून केलतो..
हा हा..
आम्ही जेवलो आहे मगाशी.. मी पार्थ आराध्य, होय झालं बाई.. तुम्ही जेवलासा सगळे..
हम्म आता मी बहिणी मम्मा आणि आजी. तेवढंच जेवला हॅलो..
हा बोल की एकूयाले आवाज..
हॅलो..
हा बोलकी आवाज ऐकू आलाय काय..
हा हा मला यायला लागलंय.. तुम्ही हॅलो म्हणल्यामुळ मी आणि परत हॅलो हॅलो म्हणतो..
नाही मला वाटलं मग असं कानाला कळ झाला असं वाटलं ग..
हा हा नाही आजी मी आणि वहिणी तेवढंच जेवले बाकीचे अजून नाही जेवायला..
आमच्यात पण एकदम जेवत नाहीत भाई एक ववर एकवर येईल तसं येईल तसं वाढायचं..
मी एवढा वेळ लावत नाही उगच आता.. ह्याच्यात म्हणजे अजून करायलात म्हणून नाही तर मी एवढा वेळ लावतच नाही काय अस. असल ते घेऊन खात नाहील सातलं तर सातलं जेवायला लागते मला..
हो तू ते प्रोटीन शेक पन पितस त्याच्यामुळं भूक लागते लवकर..
नाही आता शेक तेण बंद केल आबांनाच. नाही नाही आबांनाच तेवढं दयालोय. मी बंद केलोय तरी पण मी मेंटेन मध्ये ठेवायला
आकाशी डॉलीला फोन केलतो तेव्हा. विचारणार होतो काय काय घेतेस म्हणून. सगळ मग ते थोडा वेळ बोलली आणि कट झाला फोन. आता उद्या फोन करतोय तेव्हा विचारतो तिला. कसं कसं घेत्यास काय काय घेत्यास रुटीन तुझं म्हणून.
कशाचं.
तेच की प्रोटीन शेक काय काय घेतता ना म ती पण काय बंद केली तिन.
कोण
डॉली डॉली डॉली.
डॉली वय डॉली ब डॉली, मी काय खात नाही म्हणली मग त्यांची मम्मी खाणार आहे.
आता ते ते घेतल्यालं त्यांची मम्मी खाणार हाय.
नाही ते घेतलेलं खाल्ले की डॉलीनं.
सगळं म्हणजे एक महिन्याच कं्प्लीट केली काय?
नाही ती चुकवत होती खरं. एक महिना कंटिन्यू करायणे तिला रिझल्ट याय नाही कंटिन्यू करायला पाहिजे हो ते अस ह सकाळच नुसता पित होती ते रात्री पिल्याशिवाय त्याला रिझल्ट येत नाही रात्रीच ही मार मारणार हिसका मग त्याच कसं होणार ते
हो आणि तिला जेवल्याशिवाय चालत नाही म
आणि सलाड संध्याकाळी हा सलाड संध्याकाळी खाऊ नको म्हणलं तर मुद्दाम खाणार त्यांची मम्मी मला सांलीज अंगात इ मस्ती आहे म्हणली त्याला किती पण सांग तू ऐकणार नाही
हो ते प्रत्येकना कसं रिझल्ट येतोय पण त्यांचं कसं ते सगळ नियम आ काय काय आहेत त्या त्यांनी सांगतात तसं ते सगळं फॉलो केलं तरच नियम म्हण
म्हणजे तिला पीसीओएस आहे ना पीसीओएस झाल्यावर पिशवीला नेमकं नंतर काय काय होऊ शकतं हे तिला कुठं माहितीय तिला अक्कल कधी येणार जेव्हा सगळं होणार
आणि तिलाा थायरॉइडच्या पण गोळ्या चालल्यात बीपीची गोळी चालूय म्हणत
हा हे सगळं जातय पण ती पोरगी ऐकत नाही ना काय करणार थायरॉइड बीपीची गोळी चालू आहे तिला
म्हणजे मी परवा गेलेलो तेव्हा बीपीची गोळी खात होती मी म्हटलो तुला बीपीची गोळी चालू झाल्या तर नाही दिदी मला अ मला जरा असं त्या दिवशी जास्त पळ पळून आलो म्हणजे ती ह्याला होती की अकॅडमीला
हा माहितीय की ते आकडे मी स रिजून मला लई सांगितली बाई मला वेळच मिळत नाही मला खायलाच मिळत नाही
मी पळून आलो म्हणालागले आणि मला छातीच दुखाय लागलं मग प नुसतच पळून आलेलं मग छाती दुखाय लागलं मग दवा कना गेल्यावर मग ते हार्ट ज हार्टबीट वाटतातच की पळून आल्यानंतर
होय पूर्ण बीपी कमी झाली असे
मग म्हणा लागली तेव्हा माझं बीपी वाढल्याला दिसले वाटत त्यांना त्याच्यामु मला थोडा वेळ म्हणजे थोडे दिवस अ बीपीची गोळी खायला सांगितल्यात मणाला मवा
हूं हूं हूं हूं
म्हणून ती बीपीची गोळी य थोडे दिवस खाणार आहे म्हटली कारण मला अस बोलताला म्हणजे त्यांनी समजलं म्हणजे आणि मामी की नाही सांगत होतात. सगळ्यांना कशाला सांगतास बीपीची गोळी चालूय म्हणून असं म्हटलेलं ऐकलो मी
हम्म
हम्म
मला काय सांगाय नाहीत हो हे
आम्हाला म्हणजे मी बोलताला ऐकलो ग
बापरे! बीपी बीपी नव्ह तिला सगळं होणार शुगर पण आहे ती प्री डायबेटिक पेशंट आहे आणि काय सांगू प्री डायबेट म्हणजे डायबिटीच्या आधीजी फेज आहे ती अहो काय वजन काय काय म्हणायचं ते
वजन पण हाय तिजी तब्येत पण तशी हाय - आणि कसं माहितय काय फिरणं नाही व्यायाम करत नाही फिरायला कधी जात फिरायच कंटाळा येतोय कुठ पळतीया ती ऍक मॅडम मी पण बंद केली की तीन त्रास व्हयला लागला म्हणून पोटात दुखायला लागला म्हणून
होय मी तिला तेच सांगलेलं तू पळा गेलीस तुला शंभर टक्के त्रास होणार. कारण पी सी ओडीला पळायचंच नसतंय.
मुतखड्याचा तिला त्रास व्हायला लागला म्हणे लगेच पोटात दुखायला लागलं. तिला
पोटात दुखालं मेन म्हणजे तिला पी सी ओ एस आहे की नाही पी सीओ एस मध्ये काही सुद्धा म्हणजे पिशवीला गाठी तुम्हाला माहितच असेल की तसल आहे तिला प्रकार वेगळं वेगळां आहे. पी सी ओ एस वेगळं पी सी ओ डी वेगळं पी सी ओ एस आहे की नाही ते ऍडल्ट म्हणजे मोठ्या मुलींना होतय मोस्टली आणि ते लई डेंजर असते पी सी ओ एस पी सी ओ डी चा मोठा प्रकार म्हणजे पी सी ओ एस आहे. आणि तिला पी सी ओ एस आहे- आणि ती डेंजरमध्ये आहे आता खरं म्हणजे तिला एम सी कधी पण जाऊ शक कते तिझी किंवा एम सी अशी होणार तिला भयानक होऊ शकते आ हेवी ब्लडिंग होऊ शकते आठ दहा पेड लाव लावायला लागतील नं तर मग नंतर पिशवी लगेच काढणार कमी वयात पिशवी निघल्यावर
त्रास होणारच की कंबर जायची कि बाई
कंबर जायची दुसरी गोष्ट हार्मोन वर डायरेक्ट अफेक्ट करणार काय काय होणार आहे तिला तुम्ही सांगा
आणि एवढं कसं आई बाबाला आई बाबाला गळ्याला गळफासच की ग ते एवढं त्यांनी कष्टानं म लहानाचं मोठं करणार आणि जरा तरी त्यांच ऐकायला पाहिजे की तीन
तिला मी सांगितलं किती डोकं फोडून मी बडबडून माझ्या तोंडाला फेस यायचा की तू पळू नकोस पळू नकोस. पळू नकोस ऐकतच नाय. अजिबात ऐकायची नाही नाय मी पळायला जाणारच. तिला त्या आमच्या काकीनी पण सांगितल्या अगं तू अकॅडमीला चालल्यास कशासाठी पोलिस भरती पोलीस तुझ तुझ्याकड बघून घेतील काय असं सगळं म्हणलीत तिनी घेतील काय तुला आधी वजन कमी कर तू पळ पण आधी वजन कमी कर. वजन कमी कर लई राग आहे तिला तिला मी नुसता म्हणलेलं एम आर आय मध्ये एम आर आय दाखव ली ती एम आर आय दाखवायच्या अगोदर मी तिला म्हणलेलं की... एम आर आय दाखवायच्या अगोदर म्हणलेलं की तुला पीसीओडी आहे की नाही म्हणलेलं... मम.. म एम आर आय म्हणाले आपलं सिटी स्कॅन यूएस जी सोनोग्राफी दाखव... वायच्या आधी की नाही तिला म्हण तुला हे की नाही म्ह पिसिओडी.... त्रास आहे की नाही म्हणलं ती होय म्हणली की हो... आणि नंतर म्हणाली तू मला काय सांगायचं नाही... असंच म्हणटली मला सरळ तोंडावर....
नाही बोलतय घे बाईट
असं म्हणली मी म्हणलो नाही मी कशाला सांगू आता.... तुला मी म्हटलंय बघ मी एक डॉ... डॉक्टरच्या नात्यानं म्हणून सांगितलं मी तुला तुझी पाहणे म्हणून सांगाणे अस... असं मी पण म्हणलो मी ऐकते व बोलायला हा....
मी आमच्यात कसं म्हणजे आमची मम्मी घेत होती की औषध.... ते तिला घे म्हणत होतो म्हणजे रिझल्ट चांगला आहे त्या मॅडम आता मला अजून सारखं.... तुमच्या थ म्हणजे अज पाहिजे अस तर बघा.... एक बॉटल तशी घ्यायला गेली तर अठराशे रुपयाला बसत्या.... आणि मम्मी आता मम्मीची आयडी काढल्या माझी ही आय डी काढल्या.... माझ्या आयडीवर त्यांना द्यायला गेलं तर अकराशे रुपयाेला बसत्या.... सिंगल बॉटल घ्यायला गेलं तर... सिंगल बॉटल घ्यायला गेलं तर पंधराशे रुपयाला बसतते आणि... किटमधन घ्यायला गेलं तर अकराशे रुपयाला बसतिया बॉटल आणि त्याच... तीन बॉटलमध्ये रिझल्ट येतोय आता एका बाईचं किती वजन होत... मला वाटतं आ... तिचं एकशे पंचेचाळीस काहीतरी वजन होतं प तिला उठायला बसायला येत नव्हतं सगळं.... झाल्या वर आता येत होते तिची सून आणि मुला मग त्यानी रिक्वेस्ट.... त्यां यांच्याकडन मम्मीकडन आमच्या एकदम तीनचा सेट घेतला....
हा हा...
तर तिचं ब एक महिन्यात साठ किलो वजन उतरले बघ...
भारीच की मग....
हो एक ते दीड महिन्यात साठ किलो वजन उतरले... मग आणि खरं त्या सगळ्यांना पाण्यातन औषध द्यायचं असते त्यानी कोरं देत होतात त्याला.... फक्त डायरेक्ट औषध घ्या म्हणून..
हा हां....
म्हणजे पाण्यातन औषध दिलं... जरा लेट रिझल्ट येतोय. आणि तसंच कोर औषध घेतल्या की नाही लवकर रिझल्ट येते असं.... मग आता उठून ब फिरत्या फिरत्या की बाई...
बघा भारी आहे कि म रिझल्ट याचा पण तुम्ही मला सांगितलं की...
हो आणि अगं पॅरेलिसस झालेलं म्हणजे एक मुलगी.. मुलगीच वय किती आत्ता बारा का तेरा वर्षाची आहे आणि तिला.. पॅरलेस झालाय म्हणजे एक पाय एक हात असं मतिमंद पण आहे आणि अपंग असल्यासारखा आहे... आणि त्याच्यावर जे अपंग पाय आहे त्याच्यावर पॅरलेस झालाय म्हणजे थोडा थोडा हात हालत... ते पण हालायचं बंद झालेला तिचा..
बापरे...
मग त्यांनी ते औषध चालू केलं... औषध चालू के तीन बॉटल म त्यांना तीन महिन्या मुलगीच्या... पायाची हालचाल झाल्या...
हा....
हा पायाची हालचाल झाली हाताची हालचाल झाल्या आणि. चौथी बॉटल चालू केली आहे पोरगी धरून धरून म्हणजे अ जरास हला आपल्या खिडकीला ह्याला धरून उभाराय लागले मग ती म्हणालागली मी कंटिन्यू माझ मुलगी पूर्णणे बरी होईपर्यंत मी कंटिन्यू औषध घ्यायला तयार आहे म्हयलाळते माझ पैसे जाऊ द्यात दवाखान्यान हे झालं नाही हे ते रेहाशन झालं म्हणा लागले अरे आशाम रोज चस ते रिझल्ट चांगला आहे त्याचा आणि शुगर तर लवकर कंट्रोल होत्या
हा ह ह मामा घेतेत नव्हते